हे खात तस.
हॅलो.
माहीतीए. बाबांनी सांगितलंय आणून हॅलो.
हम्म.
कधी जाणार मंग? काय नाही. कट
हम्म. जेवलीस काय?
नाही अजून. मम्मी जा.
हा हा. ममी काय मम्मी काय करायते? हा म्हंटलं.
हं. मम्मी गेलीये.
हम्. हा. हा. बरेय सा?
आं. हाये की.
गौरी कधी येणार आहे मग?
पुढच्या महिन्यात
हा हा. पपा.
पप्पा शेताकड.
हुं. हुं. बरी हायेत सगळी?
हा हायीत, नाहित.
हा हा. श्रेया, शौर्य?
गेलीया शाळेला.
हा. तू काय करायलीस मग?
मी काय नाही, चुलीला बसलोय शेकत.
का थंडी वाजाल्या?
मग.
पाऊस हाय.
नाही वारं सुटलय.
हा हा. हू हू काय सुरू आहे मग आणि?
काय उठलं नि वान
कॉलेज कधीपासन सुरू? काय ऍडमिशन झालं.
झालं. उद्या याय सांगितलंय, एक तारखेपासून चालू.
हा हा सुट्टीत काय केलंस मग?
काय नाही झोपा काढल्या.
हूम हम् शिकायचं तरीे किमान काहीतरी.
अ शिक ना तर, एम एस सी आय टी केली आहे की बाई.
आणि दुसरं.
उम्म दुसरं काय नाही, चित्र काढलेली जरा.
हुं. फोटो पाठव नंतर.
अ पाठवतो तुमच्या इथ
जर घ्यायच्या योग्यतेच कुठला असल तर? अ
तुमची आई वीकाय देणार हाय तुझ्याकड.
ह् त्या योग्यतेचे हायित काय?
म असं ना तर, तुझ्यापेक्षा भारी येत.
बर बर. आणि काय सुरू हाय मग?
आणि काय
मांजर आणलंय म्हण नवीन?
व्हय आणल की
हा हा.
कधी आणलंय?
िती
हा.
आणून झाला
नक्या मारतय. हूम हुं. बर बर, आंब तेन संपलं काय ग?
सुकल घरात.
तूनच सगळं संपवलं असशील.
हम. मी सपिवत्या.
हम्. सांगा लागल्यास नव मीच सपवल्यास म्हणून मग.
हम्म.
आज काय स्पेशल आहे म्हण.
तुला कोणी सांगितलं?
आई मनालती.
हम्. हाय कि फकीरवाडा.
हा हा. बर बर. हम्. बघू बाय आता. संध्याकाळी जाणार आहे सा काय मग? देवाला.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा. जाणार आहे स काय म्हटलं संध्याकाळी?
जाणार
हा हा. बर बर. दिवसभर काय करतेस मग?
का नाही. दिवसभर असतोय फोन बघत बसतो.
झोपतीस मांजराला घेऊन.
टी‌. व्ही. बघायचं मग झोपायचं.
हम्म. टी व्ही ला काय बघतीस?
मालिका नाहीतर पिक्चर.
कुठली मालिका?
कुठली लागली
हम्म हम. हा हा. काल झाड आणल्यात म्हण.
हम्. मे अनल्यात
कसली आणल्यात?
फुल्लाची.
हम्म. कलर कोतायेत?
मीच बघाय नाहीत आणि तुला काय सांगू?
हा हा. लईच वारं मारा लागलं का काय आवाज याय लागलाय?
होय तू कान देऊनच बसलीस वाटत.
हा हा. नाही आवाज यायला लागलाय ग वारं सुटल्याला म्हणून म्हटलं.
हा.
काय झोप आल्या?
हा हा म्हंटलं मी. झोप कुट कुठ आल्या.
बर बर. उद्या कोण घेऊन जाणार आहे मग तुला, ऍडमिशन करायला?
पप्पा.
हम्म -हं, बरं, बरं सायन्स घेणार आहेस म्हण
सायन्स लाच टाकलंय.
हम्म, ह् आणि काय मास् ठेवणार आहेस
ना नाही बावलाच काही
हम्, अभ्यासाला सुरुवात केलीयास् का नाहीस, एका पेज वरन पुढं जा जरा.
कर ना तर आलोय की, दुसऱ्या धड्याला आलोय मी.
पहिला धडा झाला?
वाचून झाला की.
हम्म, हम् कधी वाचलास?
काल.
कधी?
का, काल संध्याकाळी.
हम्म, बरं बरं, भाऊ, अण्णा, काकी तेन काय करायल्यात?
हायेत तिकडच्या घरात बसल्यात, जेवायं जाणार आता
कोण जेवायंला जाणार?
ममी हक्का मारायली या.
हम्- हं थांब थोडा वेणी जा म्हणस्
आ, आलो थांब.
ते झाडे आंबे संपलं होय गं?
हे थांब या मगसली गेली बघ
जाऊ दे सोड. झाडे आंबे संपलं काय म्हंटलीया
ते निसला टाईम ये.
हम्, ते कोपऱ्यातलं ग गाडीच्या तिथलं, मोठ्या गाडीच्या तिथलं.
असतील जरा
हम्म -हम्,
आमच्या इकडे यायला वाटतं ते
ग बस. गौरी ला बघायला ग ना
काय?
येणार होती नाव्ह ती.
त्यांच्या कॉलेजमध्ये झाडं लावायची येत. मग गेट पास दिलात.
जा तू पण मग, तिला जरा मदत कर जा.
तिला सांगाल तुम्ही येतो म्हणून.
बर,
नको म्हटली.
हम्म. तु का तिचा मनस्ताप वाढावाय जाणारीस का तिथं, झाडं लावाय जात्या.
नाही, झाड लावाय जाणार होतो.
हम्म. काय मग आणी, कुठल्या मावशीनं फोन केलेला काय?
केला असेल की.
तू बोलाय नाहीस?
अह.
हम्म, तू कुणाबरोबर बोलत्यास म्हण.
नाहीच की मला, आल्याला असतो कंटाळा.
तरी बरं, मला वाटलं तुला माणसाची अलर्जी आहे म्हणून.
हम्म होय बाय हाय एलर्जीचा आहे.
हम्म, तू माणसातली कुठ हाईस तवा.
हो मला तरी वाटत चुकून जन्म झाला असेल, माझ्या माणसात.
हम्म, कुठल्या तरी प्राण्यात व्हायला पाहिजे होतं काय?
तो जरा दुसऱ्या देशात तु कोणीकडे टपाकलोय.
होय ग, दुसऱ्या देशात पण तू माणूस म्हणूनच जाणार की का जनावर म्हणून जाणार आहेस.
नाही तिथं जरा वेगळं असते वातावरण.
गप्प. हम्म. पाऊस पडलेला काय ग काल?
काल कधी?
काल दिवसभर, परवा.
काल पडायलता वाटतं काल.
आता पाऊस पडणार म्हण सांगितलंय ना म्हणून म्हंटलं.
आता पावसळात पाऊसच की पडणार.
वातावरण बदललंय माहित नाही.
कव्हा बदललेय?
तू ह्या जगात कुठे राहते आस बाई, नंदिगुडला कधी जाणार आहेस मग? आ. नंदिबुळीला कधी जाणार आहेस म्हणताना.
हम्म नंदी गुलाव होय, परवा दिवशी.
हा हा.
काय ना अस
आलो असत की.
चल की मग कॉलेज ला तस पण कुठे जातेस. का?
न मम्मी हाका माराला लागल्या सारखं म्हणून म्हंटलं ग.
हम्म स्पेशल काय, पापडी आणि मुगाचे आमटी हाय.
हम्म हम्.
काय तुझ्यासाठी खास खुबीज करून ठेवणार आहे.
हाड, मेस ला खाऊन खाऊन कंटाळा आला इथं येऊन काय खुबीसच खातीस काय.
आता कुबीज ची शेती केल्या म्हटल्या वर.
तूच खा. मी ते सोडून दुसरं काय पण खाईन.
इस
हाड.. काय पण म्हणजे ते नव.. मी खात्याल बगत.
हा.. बरं- बर
हम्म.. ह्म्म्म आणि कॉलेजला जाई ना तर बाई रोज जातोय मी न चुकता माझ्या अटेंडन्स किती असत माहित नई काय
मलाच माहित
हम्.. हम्..
तुमच्या कॉलेजला येणार आहे मी आता
पल चालला का इकडं.. तिकडची हाय
नाई
तुला चुलीपाशी बसून काय कळणार आहे.